हा बोल
हा आवाज येतोय का?
हा येतोय जरा अड
हॅलो
आवाज येईना पूर्णपणे अडकत अडकत येतोय
रेंजचा प्रॉब्लेम असेल बहुतेक हॅलो येतोय का आता?
येतोय हा येतोय.
ह हा ताई आपण यना आहाराविषयी बोलूया.
हां चालेल.
अ म्हणजे आपण रोजच्या जेवणामध्ये जास्त तेलकट मसालेयुक्त पदार्थ तर हे घेणे टाळले पाहिजे त्याऐवजी आपण आहे ना अ फळं पालेभाज्या यांचा आहारात समावेश केला पाहिजे त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होण्यासाठी पण मदत होते. आपल्याला अ जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा अ समावेश केला पाहिजे जेवणामध्ये बरोबर आहे की नई.
हो बरोबर आहे.
अ आपल्या त्वचेची नैसर्गिकपणे काळजी घ्यायची असेल तर आहाराबरोबर रोज फळे अ यांचा नियमित वापर करावा आणि अ
अ सर्व प्रकारची जीवनसत्वे प्रथिने यांचे सेवन केलं पाहिजे आणि अ मैदा, साखर तूप, चहा, कॉफी, प्यायला थंड पेय. हे देखील सगळं पदार्थ आपण अ खाऊ नये. तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहील बरोबरे की नई.
हो बरोबर आहे सा चहाने तर जास्त प्रॉब्लेम होतोय.
हो चहामुळे पण आपल्याला खूप ऍसिडिटी वगैरे असं त्रास चालू होऊन जातात चहाचे. शुगर वाढते.
होय तेच आता बऱ्याच जणांना शुगरचे प्रॉब्लेम आहे.
हो खूप लोकांना प्रॉब्लेम येतोय शुगरचा आता. तर आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पण आपण अंडी वगैरे हे घेतले पाहिजे शक्यतोवर गोड पदार्थ टाळले पाहिजे मैद्याचे पदार्थ टाळले पाहिजे. बिस्किट आपण टोस्ट खातो बिस्किट खातो. ते आपण बेकरीचे पदार्थ स सगळे टाळले पाहिजे सकाळी नाश्त्यासाठी पण असं ते अनहेल्थी आपल्याला पदार्थ खाल्ले नाही पाहिजे.
हां आता आजकाल केमिकल युक्तच भाजीपाला जास्त करून झालाय.
हो केमिकलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सध्या.
मग त्यामुळं स्वच्छ करूनच भाजी यूज केली पाहिजे.
हो
धुवून पूर्णपणे धुवून सुकून मग भाजी करावी.
हो आणि आजकाल तर काय ते फळांना पण काय- काय इंजेक्शन्स वगैरे पिकण्यासाठी देतात. म्हणे काय पावड पावडरी मध्ये पिकवता ते पण हानिकारकच आहे आपल्या शरीरासाठी सगळं.
तेच ना आता सगळंच हे झालंय.
अगोदर शेतीमध्ये पण ह अगोदर आपले शेतीमध्ये पण अस अ अ म्हणजे फवारे वगैरे हे मारायचे नाही सेंद्रिय खत वगैरे टाकायचें ना त्याच्यामुळे आपल्याला अस सगळं चांगलं चांगलं भाजी भाजीपाला पण चांगला मिळायच अस आता सगळं असं हायब्रीड होऊन गेलेलं आहे. सगळे केमिकलचा मारा करतात. फळं वाढण्यासाठी किंवा अ भाजीपाला अ चांगला हिरवागार दिसण्यासाठी पण काय काही मारतात त्याच्यामुळे पण पण आपल्या शरीराचं नुकसान होतं.
हो ते हो ते. आता तर जास्त प्रमाण वाढल त्या गोष्टींचे. पाण्याचा प्रॉब्लेम झालेत त्यामुळं.
हो ना पाऊस पण येत नाही आता वेळेवर सगळेच प्रॉब्लेम होऊन चालले.
इकड तर खूप प्रॉब्लेम झाला होता, ओ तर शेतांना पण पाणी पाजून देणात.
हो ना.
होय.
तुमच्याकडे पा अ प हं.
काय म्हणला.
तुमच्याकडे पाणी वगैरे भरपूर येतं का नळांना?
हा येत होतं, आता बंद केले ते केमिकल सोडलय ना कोणीतरी नदीत.
हो का?
हिरव्या कलरच केमिकल सोडलय.
नदीत अरे बापरे!
मग ते पाणी युज करायचं नाही प्राण गुरांना वगैरे. पाजायचं नाही आपण प्यायचं नाही सांगितलंय. मगं जोवर पाऊस पडत नाही ते केमिकल वाहून तरी कस जाणार ना.
हम्म!
मग साठा राहिलाय तसाच, काय माहिती वरूनच केलय म्हणतात सगळे. मग त्यामुळ पाणी प्यायचं पासून प्रॉब्लेम झालाय भरपूर गावाकड.
अरे! तुम्ही पाण्याचं कसं करता आता.
आता आणायचं विहिरीचं वगैरे कुठं विहिरीचा चेंबर चालू असला कि तिकडून पाणी आणायचं. ‌प्यापुरत.
सगळ्याच गोष्टींना पाणी लागतं नाओ, एवढंस पाण्याने काय होणार आहे‌.
हा. खर्चासाठी कस ते केमिकल यूज अं करू शकतो पाणी आपण पणं प्यायला वगैरे किंवा जनावरांना. त्यांच लय अवघड होतया आणि आता बघ म्हणजे ऊन एवढा आहे यंदा, कि जनावरांना खायला पण नाही असं. आन पाणी तर भरपूर लागतय. म्हणून त्यांच लय अवघड होतय. आपण कुठूनही आणू शकतो एक कळशी भरून. पण त्यांच अवघड आहे त्यासनी किती पाणी लागतं‌. आणि एवढं आणायचं म्हणजे अवघड आहे ना पाणी एवढं भरायचं वगैरे,
त्यातल्या त्यात पाऊस पण येत नाही, त्याच्यामुळे विहिरी पण आटून चालले आता पाऊस पाऊस नाही. त्याच्यामुळे पाणी पण नाही विहिरींना एवढं.
हा ना. तुमच्याकड कोणती पिकं जास्त पिकतात.
अं आमच्याकडे मक्का, कांदे, अ डाळिंब, द्राक्ष, अ आपलं ऊस. ऊस पण येतं आमच्याकडे पालेभाज्या वगैरे असं सगळं येतं आमच्याकडे. तुमच्या भागात काय काय येतं?
आमच्याकडं भुईमुगाच्या शेंगा.
हम!
ऊस आणि कडधान्य वगैरे असतय ना मुग म्हणा. चवाळी असले. आणि भाजीपाला भेंडी वगैरे अ मेथीची भाजी. पालकभजी, पण जास्त करून ऊसच असतो. हो बऱ्यांपैकी ईकडे
हो कां
हम्मं ऊसांची पिकं जास्तं आहेतं आमच्यानकडे तसं त्यांला जास्तं मेहनंत पणं लागतं नाहीं आणि इन्कम पणं चांगला होतो त्यांत
हो
त्यामुळें जास्तं करूंन माणसं मंग उसाच्यांच मागं लागतांत
हो
आतां पेरण्यां चालूं होतील पणं पाऊसचं नाहीं
हम्मं
भियमुंगांला पाऊस लागतो नां भरंपूर
हो सगळयांच कडधान्ये नाहीं पाऊस लागतो नां लागतोच
मंग यंदा पेरण्यां वगैरें सगळं स्टॉप झाले गेल्यां वर्षी आतांपर्यंत पाऊस चालूं झालेलां त्यां मंग बऱ्यांपैकी पेरणी वगैरें चालूं झालेली
हो
यंदा काहींचं नाहीं
हं यां वर्षी कुठेचं नाहीं पाऊस अजूंन
हां नां
कधीं येणारं आहे कायं माहिती
हो न्यूंज लां दाखवंत होते ते गेल्यां महिन्यांत येईल म्हणूंन आतां कायं करतोय कायं माहिती
हम्मं यांयला पाहिजे लवकरं गर्मी पणं किती वाढली खूंप गरमं होतं
हो तरी आतां जरां कमी आलें मध्यंतरी किती होती गर्मी
हो नां अक्षरशः एक मिनिटं जरं हां फ फँन पासूंन एक मिनिटं जरी बाजूंला झालं तरी पणं पूर्ण गमाच्यां धांरा लागतं होत्यां
स्वंयपाकराय गेलं तरी नको वाटतं यांचं की बाबां हां एवढं गरमं होतंय हो हो आणि कायं म्हणतां तब्येतं वगैरें कशी आहे तुमची
तब्येत तिचं चालूंच राहतं अहं माझं थोडंफार असं म्हजे आहे नां आतां टांचखूंप दुखंते पायांची
हं
त्यांच्यासाठी कांहीं उपांय आहे कां तुम्हांला माहिती घरंगुती उपांय
खांऊची पानं नां जरां गरमं करायंची गॅसवरं किंवा तव्यांवर केले तरी चालते आणि जरां त्यां टांचाला तुम्हीं बांधून ठेवां असं म्हणजे ते पांण लावायचं टाचेलां आणि दोऱ्यांन किंवा सुत्रीन वगैरें जरां बांधून ठेवले नां ते कमी येईल बघां म्हणजे नाहीं तरं कमी हां
मी ते यांचे बांधले होते बाई कोणतं झाडं ते रुईचं रुईच्यां झाडांची पानं बांधले होती मी बरेचं चार पांच दिवसं चार पांच दिवसं बांधून बघितली पणं कांहीं फरक पडलां नाहीं मलां
हां नाहीं मी म्हणजे हे पणं आं तिथे एक आयुर्वेदिक दवाखांना आहे तिथं माझ्यां आत्यांना सांगितलं त्यांवेळेस ते माझ्यां ल लक्षांत आहे की तिथं बनवंतात तसं करतांत म्हणूंन
हो कां
हम्म. मग आणि आता फरक पडतो का नाही, ते आता प्रत्येकाच प्रत्येकाच वेगळां असत ना? मग आपलं खानपान वगैरे त्याच्याव पण ठरत. प्रत्येकाच्या शरीरावर ठरतं प्रत्येकाच प्रत्येकाला असतं वेगवेगळं.
हा.
तुमची बरी का तब्येत वगैरे?
आ.
तुमची तब्येत बरी आहे का?
हो मी मस्त आहे बघा!
हो का! हम्म हम्म!
काय करता तुम्ही मग जॉब कि घरीच असता?
नाही माझं पार्लर आहे, पार्लर मध्ये असते मी दिवसभर.
अच्छा.
हम्!
माझी ज्वेलरीच आहे, कधी लागली तर सांगत जावा.
हो सांगेल ना. सगळ्या प्रकारच्या जेवलरी असतात का तुमच्याकडे?
हो सगळ्या प्रकारची ज्वेलरी असतात. परतच्या कॉलमध्येध्ये आपण बोलू ज्वेलरी विषयी.
हो चालेल मी. परत करू का तुम्हाला?
हा चालेल मी करते आता तुम्हाला एकदा.
बर बर करा!